हा बोला कट का केला तुम्ही
आवाजच तुमचा येत नव्हता मी खूप वेळा हॅलो हॅलो बोलले
हम् हम् हम
नेटवर्क इश्यू असल
नाही माझ्या कडे आहे रेंज मी रेंज मध्ये बसलेली हाय
हम्म हम् हम्मम् मी पण बाहेर आले गॅलरी मध्ये म्हटलं की आवाज ब्रेक व्हायला नको. मगाशीच येऊन बसले मी पण गॅलरी मध्ये.
हा ना तेच नेटवर्कचाच प्रॉब्लेम येतो थोडा कधी कधी.
हम्म. बाकी तुमचं काय ते अ अ म्हणजे काय मला सांगत होत्या ना मगाशी
कशाबद्दल
एक मिनिट हा. नेटवर्क मार्केटिंग वगैरे
हा हा हा.
हा काय आहे ते नेमकं?
नेटवर्क मार्केटिंग म्हणजे हा एक आपण जरा नंतर बोलूया का आत्ता आपण हा रेकॉर्ड होतो ना कॉल
हा.
हम्म आता आपण तर त्याला जो सब्जेक्ट दिला त्याच्याबद्दल बोलूया.
हम्म चालेल ना.
हम्म.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
कुटुंबाबद्दल बोलूया.
हो हो चालेल चालेल चालेल. आता स्कूलमध्ये पण कसं आहे मी मगाशी सांगत होते तुम्हाला पण रेंज वा गेली होती आता स्कूलमध्ये पण कसं केलंय की अ त्यांनी टाइम टेबल दिलेय की बाबा मंडे पासून सॅटर्डे पर्यं त तुम्ही मुलांना आज कोणती भाजी खायला द्या. उद्या पालेभाजी आज उम्म हे आपलं कडधान्य त्याच्यानंतर पराठा वगैरे असं म्हणजे जेणे करून मुलं घरी आईचा ऐ कत नाही पण टीचरांच करेक्ट ऐकतात. आता माझीच हा आता माझीच मुलगी बघा ती म्हणजे ऍक्च्युली तर तिला सहा वर्ष पूर्ण झाली सातवा लागलं तर तिला तो पाच वर्षचा डोस अस तं ना मुलांचा तो माझ्याक डून जरा झालेला लेट द्यायचा मग तो परवा दिला मी एक आठवड्या पूर्वी तर मग मी दोन दिवस सुट्टी काढली होती तिला स्कूल ला. अ मग ती एवढी त्रास दिली ना मला की बाबा पाय असं फोल्ड करायचंच नाही असं खूप म्हणजे खूप तिला दुःखत पण होतं थोडा आपण त्यांना दोष देऊन काही उपयोग नाही कारण त्यांना ते सहन करायच असते.
हम्म हम्म हम्म.
हा मग मी दोन दिवसानंतर तिला स्कूलमध्ये पाठवलं की बाबा मुलांच्या मध्ये जर ती रमली तर तिला वेगळं काहीतरी वाटतं घरात एकसारखं राहून राहून तिला पण बोर होणार ना त्यामुळे तिला मी स् कूलला पाठवलं मग स्कूलमध्ये गेल्यानंतर मी तिज्या टीचरांना आधीच सांगितलं होती की असं असं आहे आणि तिला थोडं वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर तुम्ही हेल्प करा म्हणून. मग त्या ठीक आहे बोलल्या, मग त्या अ हेल्प केल्या तिला. मग त्यानंतर तिज्या टीचरांनी तिला सांगितलं की पाय फोल्ड करायचा नाहीतर तो पाय तुझा तसाच राहणार. तर लग गेच मुलगी ऐकली आणि त्याच दिवशी तिने पाया फोल्ड केला आणि मी दोन दिवस तिच्या पाठीमागे लागले ते की पिल्या तू असं करू नको पाय फोल्ड कर पण ती ऐकली नाही.
बरोबर आहे.
असं मग सगळ्याच बाबतीमध्ये आता अभ्यासाच्या बाबतीत म्हणा किंवा टिफिनच्या वेळेस ते टीचरांचच ऐकतात. आणि आपण पण त्यांना करून द्यायला पाहिजे त्या पद्धतीन टिफिन.
आणि सवय अ म्हणजे सवय लावताना पण मुलांना ना त्या म्हणजे आपल्याला पहिले आपल्याला करावं लाग त न मग त्यांना सांगावं लागतं, ते अनुकरण करतात आपण जे करू तेच ते करतात.
हां. त्यामुळं अ त्यांना रोजच्या रोज आता आज आज तर कडधान्य आहे ना आज मटकीची भाजी आहे तर आप पण पण त्यांना द्यायलाच पाहिजे ती भाजी.
हो बरोबर आहे. आणि आता शाळेमध्ये तसं कंपल्सरीच केलेलं आहे ना म्हणजे ते सगळ्यांच्या डब्यामध्ये तेच असतं म्हणजे दुसरं ऑप्शनच नसतो त्यांना
हां ते एकमेकांचं बघून खातात. हां आणि आता पहिला कसं असायचं बघा आपल्या वेळी आपण स्कूलला जायचो आपल्याला डब्यात कोणच बघत नव्हतं की बाबा तू आज भाजी काय आणली?
आणि आपली परिस्थिती म्हणजे तेवढ्या म्हणजे आपण ती खावं
हां पर्याय नव्हता, पण आता कसं झालंय आणि त्यावेळी आपण एवढं त्रास पण देत नव्हतो आपल्या आई बाबांना. किंवा आपण जे असेल ते खात होतो पण आता मुलांचं कसं झालंय की लाड झाल्यात खूप.
लाड झाल्यात आणि त्यांना अवेलेबल होतंय ना सगळं ते जे पाहिजे ते.
हां आणि आपण इथं पण चुकतो की बाबा त्यांनी मागतात ना आपण त्या त्या वेळी त्यांना द्यायचंच नाही.
नाही बरोबर आहे.
जर आपण देत गेलो ना त्यांना वाटते की बाबा आपल्याला आपले आई बाबा लगेच आणून देतात, त्यांना ती सवय होत
जाणीव नाही होत त्यांना त्याची त्यांना माहित आहे ते लगेच भेटतंय आपल्याला मागितलं की.
त्यांना थोडं वेट करायला लावायला पाहिजे कोणत्या पण गोष्टीसाठी तर त्यात त्यांना मग कळते की बाबा अ की आपले आई बाबा आपल्यासाठी सहज आणून देत-देतात ना त्यांना ते त्याची जाणीव नसते असं आहे.
काही काही वेळेस पॅरेंट्सच पण चुकतं म्हणजे ते सवय लावण्याम ध्ये मग ते ऐकत नाही म्हणून फक्त मुलंच बदनाम होतात मग
होय, आणि कुणाची तर आता आई किंवा बाबा ह्या दोघांपैकी एकाची कुणाची तर भीती मुलाला पाहिजे.
बरोबर एकाच धाक पाहिजे एकाच प्रेम पाहिजे, पण ते तसं केलं तर ते पण म्हणजे मुलांवर परिणाम होतात अहो असं करून बघितलं. की समजा एकाने धाक दाखवायचा एकाने प्रेम लावायचं मग ते प्रेम लावणाऱ्या मुलांना जवळचा वाट तो आणि धाक दाखवणारा वाईट वाटतो.
वाईट हां. ये पण आपण कसं करायचं? त्या बघा आमच्यात कसं आहे आता माझ्या मिस्टरांना मुलगी खूप म्हणजे त्यांच्याचकडे जाते आणि त्यांनी त्यांना कधीच नाहीत रागवत. आणि मी कसं, मी का रागवते की, तिला चांगली सवय लागावी. ती ऐकावी याच्यासाठीच आपण रागवतो ना, की थोडी
पण तुमी रागवल्यानंतर त्यांनी असं नाही बोललं पाहिजे, आई तुला रागवली हे झालं पण त्यांनी तीला सांगायला पाहिजे तू तू इथं चुक कि म्हणून तुला आई रागावली, तू पुढं असं करू नको. हे जर सांगितलं तर मग तेव्हा ते आपल्याबद्दलचा द्वेष त्यांच्या मनामध्ये निर्माण होत
निर्माण होत नाही. बरोबर आहे.
हा आणि म्हणजे मग काय होतं वाटत मुलांना की, आई वाईट आहे, बाबा छान आहे.
हा हा हा आणि आपण पण कसं करत तर आता बघा, आपण म्हणजे, आईचं मन कसं हळवं असत. आता तुम्ही राग त आपण रागवल तर आपल्या मनाला वाईट वाटत असते. पण ते आपल्याला रागवावं लागते.
नाही का? काही काही वेळेला थोडंसं मन कठोर करावं लागतं.
हा हा मग आपण कसं करतो रागवत तो आणि थोड्या वेळामध्ये आपण त्यांना जवळ घेतो की, बाबा तू असं चुकली. म्हणून मी तिला रागवले असं. पण वडलांच मन कस कठोर असत थोडं, हा -हा- आता मी तरी तुम्हाला सांगते. तिला ज्यावेळी डोस दिला तेव्हा मी एवढी ओरडले. एका दिवशी रात्री खूप ओरडले आणि तिला म्हणलं मी जात त आता म्हणजे माझ्या आईकडं, असं बोलले तिला. तर ती मला म्हनली, नको ग मम्मा जाऊ, मला तुझ्याशिवाय नाही करमत. मग ती असं रडून, रडून, रडून झोपली. आणि ती झोपल्यानंतर ना, तिचा झोपलेला चेहरा बघून मला एवढं वाईट वाटलं ना! मी अक्षरशः मला रडू आलं की, बाबा मी असं का म्हटलं असेल तिला. पण ते ऐकतच नव्हते एवढी हट्टपणा चालू होता तिचा. त्यामुळे मी बोलल तशी, पण नंतर आपलं हळव मन आईच ऐकतय का?
नाही आईकत.
हम्म, त्यामुळं. तुमची मुलगी असा हट्टपणा करते काय?.
करते, पण मग कधी समजून सांगायचं, प्रेमाने समजून सांगायचं. एकदा नाही समजलं, दोन दा सांगायचं, तीन दा सांगायचं. म असं समजून सांगून सांगून थोडस मग सवय लागते.
हम्म.
कळत की, नाही बाबा, ही आपल्या चांगल्यासाठीच सांगते.
ह हा हा हा हा. आता मला तिला अबॅकस ला पण घालायची इच्छा आहे. म्हणजे कसं थोडीशी म्हणजे त्यांचं ब्रेन हे होतं ना शार्प. ते अबॅकस ला घातल्यानंतर, मग आता
लगेच नका टाकू तीला, कारण काय होतं माहिती आहे का? हे बघा. त्यांना पहिलेच शाळेचा लोड असात. तिची शाळा छान आहे मान्य. ते एका दिवशी दोनच सब्जेक्ट घेतात. दोनच सब्जेक्टचा अभ्यास घेतात परंतु एक्झामच्या वेळेस तिला सगळंच करावं लागतंय ना?
हा हो.
आणि हे अबॅकस कसं आहे अबॅकस हे माइंड म्हणजे माइंड शार्प होण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन जमण्यासाठी पण ती आता छोटी म्हणजे सहा वर्षा चिगिर सहा वर्ष नाही पाच वर्षाची असेल सहा वर्षाची असेल
हम्म सहा वर्ष पूर्ण झाले तिला हम्म.
सहा वर्ष पूर्ण झाले म तिला थोडस वेळ तिचं पण तिला फ्रीडम द्या आता तर ती शाळेतून येणार शाळेतुन आले की क्लासला जाणार ह्या क्लास वरून आले की त्या क्लासला जाणार. तो समजा असं आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच क्लास असेल तिचा परंतु काय होणार तिला मग बर्डन येणार ना की मी हा अभ्यास करू का
हा मला तेच कन्फ्युज होतय मग म्हणून मी थांबले. जसं कुणा कुणाकडून तरी सजे सजेशन घ्यावं म्हणून मी थांबले की बाबा म्हणजे हे वय तिला योग्य आहे की अजून थोडी मो ठी व्हायला पाहिजे कि तिला ते कळल
तर तिला हम्म म्हणजे आतापासून अभ्याकसे कसं ते च्या मल्टीप्लिकेशन जमले पाहिजे ते मोठ्या-मोठ्या शिग आहे छोट्या लेवल पासून चालू होतं जरी मोठे मुलं जरी झाले तरी त्यांना छोट लेव्हल पासून आता जरी आपण जरी क्लास लावला तरी आ पल जियो जिरो लेव्हल पासूनच ते चालू करणार.
हो बरोबर आहे की.
आणि अबॅकस काय असतं ती एक लाकडी फ्रेम असते त्या फ्रेम वरती जे मणी असतात ते खाली वरं सरकवण्याची त्याच्यामध्ये बेरीज वज बाकी गुणाकार भागाकार हे डोळे मि टून पण आपल्याला करता आलं पाहिजे इमेजिन करता आलं पाहिजे हा. त्याच्यासाठी मुलांचा म्हणजे वय पण आहे त्याला म्हणजे त्यांचा मेंदू लहानपणी मुलांना लव कर लक्षात बसतं पण आपण आईवडील काय असतं पण मुलांमध्ये खूप पझेसिव्ह असतो की नाही बाबा माझा मुलगा हुशार झाला पाहिजे त्याला छान आला अभ्यास आला पाहिजे छान पण आपल्या ह्या पझेसीव्ह पणामध्ये त्यांच मन जे कवळं मन असतं ते हारवून जातं. एका मागे ऐक आता क्लास तर कंपल्सरीच आहे मुलांना शाळेत जा नाही तर नका जाऊ.
हम्म मी तर का तिला नाही घातलं सोडा क्लासला अजून कारण कसं आता तर तिचं हे झालंय म्हणजे कि आता तिजं रुटीन आता तरी स्टार्ट झाले ना. म्हणजे याच्या आधी कसं ती एल केजी यु केेजी ला एवढ काय आपण मी पण तिला फोर्स करत नव्हते की अभ्यास करच म्हणून पण आता कसं आहे स्कूल पण सिक्ट आहे आणि केलंच पाहिजे त्यामुळे तिला आत्ता रुटीन बसले ना त्यामुळे तिला मी क्लासला घातलं का नाहीये क्लासला गेलं की क्लासचा अभ्यास झाला. परत त्या टीचरांच ऐकावं लागतं परत स्कूलचा अभ्यास स्कूलचा टीचर आणि परत घरी आल्यानंतर आईचं त्यामुळे ते पोरांना किती तुम्ही हे करणार आहे ना
दडपण येतं त्यांना म्हणजे अक्षरश ते बोलून दाखवत नाही मग ते हट्टीपणा करतात.
हा आता आपणच बघा तुम्ही नाही आता ह्या खोलीत बसायचं म्हणजे बसायचं दोन तास बसू शकतय का? अजिबात नाही बसू शकत. हा आणि आता कसं झालय आता मोबाईल थ्रू सगळी कामं झाल्यात मान्य मला पण जर समजा आता आपण न काम कर ता कंटाळा आला आणि आपण इंस्टाग्राम वर रील बघत बसतो म आपला तेवडा टाइम पास होते त्या मुलांचा टाइमपास कसा होणार आहे हा आता मी तिला संध्याकाळी एक तासभर खेळायला सोडते कि अ म्हणजे तिला अजून तसं अ बॅडमिंटन वगैरे काही खेळता येत नाय पण तरी मी तिला शिकवते की बाबा असं खेळायचं तसं खेळायचं. म गार्डन मध्ये जा इकडं तिकड म्हणजे इथं जरा जवळ पासच आहेत गार्डन वगैरे मिलिटरी कॅम्प असल्यामूळं मग असं मी तिला थोडस फ्रीडम देते की बाबा कर तुला काय करायचं ते एक दोन तास. स आणि कसं असते एकदम छोटी मुलं असल्यामुळे त्यांना सकाळी उ ठणं शक्य होत नाही. तरी पण आपल्याला जबरदस्तीने उठवावं लागते की बाबा तिजी स्कूल आहे म्हणून हा तर तिला तर आठ ला जावं लागत तर सात ला तर उठावंच लागते सगळं आवरायाला. . म सात ला सात म्हटलं तरी त्यांच खूप लवकर टाइम आहे ते त्यामुळे म दुपारी थोडं त्यांना रेस्ट पाहिजेच हो.
हम्म हम्म हम्म.
हम्म त्यमूळं मग मी दुपारी थोडं झोपवते तिला एक तास दोन तास मग जरा उठली की थोडं दूध किंवा काहीतरी फ्रुटस वगैरे द्यायचे खायला म जरा खेळायला सोडायचं. मग परत सात वाजता श्लोक